हॅलो हा आवाज येतोय का?
हा येतो येतो बोला हॅलो काय नाही बघा बसलोय तुम्ही काय करालय?
काही नाही आज सुट्टी आहे त्यामुळे नाही निवांत बसलोय.
हा हा चहा तीन झालं का नाही?
हो आत्ताच झाला तुमचं?
हा झाला बघा
हम्म गावाहून कधी आला?
गावावरून एक अर्धा तास झालं की येऊन
होय झाली सुट्टी तेवढीच?
तुम्ही गेलाय का नाही कुठं होय एक दोन दिवस विश्रांती तेवढी
नाही आमच्या या कामामधून सुट्टी नाही भेटत ना?
हा हा
हम त्यामुळे आधी मध्ये जाता येत नाही.
हा मग?
जायच असेल तर, सुट्टी सांगून
हा, अच्छा होय का? हा हा, म्हणजे मे ते दिवाळीमध्ये जातय की नाही, मुलांची सुट
हा, त्यावेळी ऍडजस्ट करून जावं लागतय.
हा हा, तरी पण किती दिवस जाता?
तरी, एक दोन-चार दिवसांसाठी तेवढंच. नाहीतर मुलांना सोडून यायचं, मग परत आणायला घेऊन, परत आण जायचं
हम्, हा. हा.
आणि आता कसं जरा, मोठी असल्यामुळे मुलं राहतात.
होय, राहतात. हा. आणखीन काय नाही ब होय, होय, आहे की पाऊस, बारीक आहे, झिरमाट, येऊन जा, येऊन जा, करत आहे.
हा, हा.
तुमच्या इकडं?
आहे, मोठा आहे, पाऊस आमच्याकडे.
होय? आपल्या इथं नाही, हा हा.
आणि, जेवण स्वयंपाक कधी?
स्वयंपाक नंतर करायचा, गरम-गरम, तुम्ही?
नाही अजून, आता नंतर थोड्या वेळाने घालायचं स्वयंपाकाला, आज कसं मुलं घरी असतात ना.
हा तेच की, हा.
हम्म, त्यामुळे लवकर स्वयंपाकाला घालावं लागतय.
हा. हा. हा.
हम्म!
आणि काय? घरात घरातले कसे आहेत?
आहेत सगळी निवांत, आता काय पावसामुळे बाहेर कोन जात नाही मुलं पण घरीच असतात, दंगा वगैरे घरीच चालू असते सगळं, मग आज सुट सुट्टी आहे, म्हणून म्हणलं मुलांना
हां.
काहीत मुलांची काम असतात की, त्यांना ड डब्यासाठी पिशव्या वगैरे, तयार करतात.
होय काय, शिवण
हा, शिवून घेत, हा शिलाई काम.
करताय तुम्ही घिरी शिलाई काम?
होय ते पण करतय, ते फक्त सुट्टी दिवशी वेळ मिळतोय ना.
हा हा हा, होय काय? हा हा हा.
त्या बाहेरील विकत आणलेल्या त्या कस चांगल्या असतात नसतात, म्हणजे जास्त दिवस टिकत नाहीत.
होय, होय, हा हा.
लगेच फाटून जातात, मग त्यापेक्षा हे कसं, आपण आपल्या पसंतीनं का पड वगैरे निवडायच, आणि त्याप्रमाणे मुलांना पाहिजे तशी साईज प्रमाणे तयार करून द्यायचे, हा. हा, म्हणजे दोन-दोन, दोघांना दोन-दोन वेगळ्या वेगळ्या शिवल्या ना
हम् हम
बदलून बदलून घेऊन जातात. म्हणजे एक वर्षभर तरी काय बघाय लागत नाही. हम्म. आणि काय नाही.
हॅलो.
हा चहा तेन झाला का नाही म्हंटलं?
हो हो झाला की. आज काय स्वयंपाकात विशेष काय?
विशेष अजून मी घरात म्हणजे घरातच आहे सोडा. तर असं फ्रीज उघडून बघितलं नाही त्यावर कोणती भाजी निवडायची काय करायचं कोणतं करायचं असं मी काही ठरवलेलं नाही. बघूया वरण भात आज काहीतरी करायचं. कंटाळा पण येतोय ना गावी जाऊन आल्यावर.
हा प्रवासानंतर कंटाळा येतोच आणि
होय तुमचं काय विशेष मग आज?
आज काय सुट्टी आहे त्यामुळे मुल म्हणतात काहीतरी स्पेशल बनव वगैरे. हम्म बघू पाऊस आहे म्हटल्यावर जरा कांदाभजी वगैरे काय तर बनवूया. बघा मी असं बोलताना आ मुलं पण इकडे बघत आहेत.
ह आज मम्मी काही तर बनवणार विशेष
नाही कसय माहिती आहे का आमच्यात कि तो सगळे पदार्थ घरच बनवले जातात.
हा हा बाहेरच
मु मुलं पण नाही खात?
नाही नाही.
हो छान च की मग.
हम् बाहेरच हा घरातलं बाहेरच नाही आवडत आणि जरी कधी तरी असं खायचं म्हणलं तरी पण असं म्हणजे जास्त मनसोक्तपणे खात नाहीत.
हां.
नाही हा त्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं कधी असं पाणीपुरी वगैरे काय पण असत ते घरी बनवतोय.
होय का ह हा.
ते घरी बनवलेलं कसं म्हणजे मुलांना पण असं मनसोक्त त पण खायला पण भेटतंय आणि त्याची क्वांटिटी पण जास्त होते ना पाहिजे तेवढं एकदमच
ह
परत लवकर म्हणजे ती डीश आठवत
आठवत नाही होय.
हम्म, पुऱ्या आणि पाणी. सगळं घरी बनवलं की नाही होतंय व्यवस्थित सगळ्यांना आवडते त्यामुळे घरी सगळेजण खातात पण. हम्म, आणखी तुम्ही कधी बनवता का नाही घरी?
बनवतो की, तुम्ही काय काय डिशेस बनवता घरी?
हो.
हॅलो!
आणि काय?
आणि काय नाही बघा तुमच्याकडं मग आणि आज काय सुट्ट टीच असल्यामुळे तुम्ही गेला नसिला सर्ववेला.
नाही कसं सुट्टी असली की नाही ते सगळं घरी लि काम वगैरे असते ना भरपूर मग ते आठवड्याचं लिखाण करायचं. मग ऑनलाईनच पण असते भरपूर काम मग ते पण. सगळं पूर्ण करून घ्यायला कस एकच दिवस मिळतो मग घरातली पण असतात की थोडी सुट्टी म्हणल्यावर राहिलेली. सगळी काम वगैरे पूर्ण करून घ्यावे लागतात. आणि सुट्टी म्हणल्यावर जरा जास्त कंटाळ येतोय घरातलीच काम उशरणावरतोय.
होय.
हम्म आठवड्यातून एक दिवस तेवढीच विश्रांती.
होय विश्रांती शरीर-शरीराला पण पाहिजे कि काही. तरी विश्रांती.
हा रोज रोज काम म्हणल्यावर पण कंटाळा आलेला असतो ना. हम्म, आणि?
आणि काय नाही बघा. माझं अकरावी झालंय पूर्ण त्याच्यानंतर मी फॅशन डिझायनिंग केलता.
होय मग तुम्ही आता म्हणजे हे काहीत डिझाईनिंग वगैरे असं काय करत नाही?
नाही घरात म्हणजे बा मुलं लहान असल्यामुळे नाही करत. घरात काहीतरी माझ ड्रेसेस वगैरे माझं-माझ मी माझंच शिवते बाहेर नाही देत. मला आवडत नाही कोणी शिवलेला.
हा म्हणजे हा मला पण असंच आहे म्हणजे घरी माझी बहीण शीवते ना मग तिच्या गावाकड पाठवते मी ड्रेस, तिकडूनच शिऊन घेते हा म्हणजे बाहेर दुसऱ्या कोंकडून
शिल्या प आवडत नाहीत ह म्हणजे ते आपल्याला सवय झालेली असते ना शरीराला. म्हणजे हा आपण शिवलेलंच कसं आपल्याला बसतय असं. बुद्धीला ते हे झालेलं असते पटलेलं असते की बाबा कोणी शिव ते की नाही चांगले काय माहत नाही खर आपण शिवले. कारण मी काय केलतो परवा एक दिवस ब्लाउज दिलता शिवायला.
हा.
मग दिला पैसे देखील साडे पाचशे रुपये घेतलेला तेनी. ब्लाउज शेवायला प्रिन्सेस कट आणि गळा-विळा काढतो मी म्हटलो तिला एवढं. पैसे द्यायला हो तुला पैसेच जितकं मांगशिल तेवढं देतो खर मला ब्लाउज परफेक्ट शिऊन दे. आणि तिनं ब्लाऊजच बिघडून टाकला, त्याला काही डिझाईन केला नाही. की काय नाही आणि बरोबर ती ब्लाऊज दिला पैसे पण दिले. मी ब्लाऊज बघितलावर माझा चेहराच पडला की बाबा हे काय केलेस तू तिला परत दिला मी खरं ब्लाउज. मला काय सांगू नकोस माझ्या घरातले ओरडतील मी ते तुला तेवढं पैसे. दिल्यानंतर काहीच डिझाईन केली नाहीस म्हणून, पुन्हा पुन्हा परत आणि डिझाईन करून दिल्या नंतर खर फिटिंगमध्ये थोडं बिघडवलंस तिला
हा ते कस असते जे स्वतः म्हणजे शिवून घालते की नाही त्यांना ऍक्च्युली कोणाच आवडतच नाही
खरंच तीने डिझाईन केलाच नव्हता काहीच डिझाईन केलेला नव्हता कधीतरी या तुम्हाला दाखवत हो त्याच्यावरचा ब्लाऊज मी काहीच म्हणजे काहीच डिझाईन केलेला नव्हता त्याला
ब्लाउज वगैरे पण चिऊताई काय?
शिवतोय की ब्लाऊज ड्रेसेस मुलांच ड्रेस पिशव्या शिवतोय वेगवेेगळ्या प्रकारच्या हम्म सगळ्यामध्ये होय ते कोर्स झाल्यामुळे त्यात मला सगळं शिक पूर्ण शिक्षणच दिलेलं आहे हा आणि पेपर झालतीत जे, जे गव्हर्नमेंट पेपर
हा म्हणजे त्या आयटी या मध्ये वगैरे काय झालंय काय
होय आयटीय आयटीयच झाली माझं हम्म त्यामुळं
ते तुम्हाला जास्त हे होतंय
हां त्याचा कोर्सच केला आणखी काही नाही बघा तुमच्या जवळ
हम्म आहे निवांत टायमिंग किती झालंय बघा जरा
टायमिंग पाच वीस वाजलेत पाच वाजून वीस मिनिट कॉलच टायमिंग अजून येईल आठ, अठ्ठावन्न
नऊ मिनिट झालेत कॉल यायलता काय तुम्हाला कोणाचा तरी
हो, हो डिस्कनेक्ट केला हो, हो
ह हा, हा, हा हे ज्या वर कॉण कॉल कोणाचा तरी येतोय ते कळतंय
होय चालू असला ना कॉल तो आपला साधा कॉल असते ना त्यामुळे ते कळतय आपल्याला
होय का हा, हा माझ्या मोबाईलमध्ये परवा नाही करायला त्यामुळे विचारले
नाही, नाही माझा एक कॉल आलता त्यामुळे ते समजलं हायलाईट होते लगेच वरती
हा, हा अच्छा हा, हा चालेल बाकी काय मग
काय नाही बघूय की आता जरा घरातली काम वगैरे आवरायचं नाही त्याबरोबर आता काही, नाही मग संध्याकाळी जेवन जात नाही
जेवण हा होय चाहा बरोबर खाल्ल्यावर काही जेवण जात नाही
हम् तसल्या बाहेरच बेकरीच वगैरे जरा जास्त खायचं
होय का होय नाही बरोबर आहे तुमचं
हानिकारक आहे त्या वस्तू
होय चालतय की
हम्म चालतय ठीक आहे मग ठेवू मग हा ठीक बाई